हॅलो हॅलो आवाज येतोय?
बोल की, हो येतोय.
ओके अ ठीक आय तर आपण आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया आपला विषय आहे की आपल्या मनातील भावना कश्या व्यक्त करणे. बरोबर? अ तर मी सांगायचं म्हटलं तर म्हणजे प्रत्येकालाच भावना असतात त्या भावनिक असूदेत अ किंवा कुठल्याही असू देत तर त्या प्रत्येकाची एक वेगवेगळी पद्धत असते त्या व्यक्त करण्याच्या. म्हणजे कोणी रडून व्यक्त कर त, किंवा कोणी तरी त्याच्या मनातलं जे काय आहे ते सांगून व्यक्त करत. कोणाशी किंवा एखाद्याला एका शांत ठि काणी बसून त्या भावना त्याच्या म्हणजे त्याच्या मनाला समाधान वाटतं. तर माझ्या बाबतीत सांगायचं म्हंटलं तर मला मला माझ्या मनामध्ये कुठलीही गोष्ट म्हणजे राहत नाय अशी म्हणजे जर त असेल ना तर मला कायम सारखं म्हणजे त्याबद्दलच मनात विचार येतात की हे असं झालं ते तसं झालं. जोपर्यंत मी ती माझ्या आईला किंवा माझे जे जोडीदार आहे त्यांना सांगितल्या शी शिवाय मला ते म्हणजे समाधान वाटत नाही. तर मला ते व्यक्त करताना म्हणजे जर ती अ चांगली सकारात्मक असेल तर मी ती हसून आनंद आशरा सोबत मी व्यक्त करत ते आण जर एखादी दुःखा असेल किंवा मनाला अ दुःख देणारी असेल तर ती नक्कीच माया म्हणजे डोळ्यातून अश्रू येऊन माझी ती व्यक्त होते असं मी सांगेन.
बरोबर, बरोबर, बरोबर मांडला तुम्ही एकदम तर आपला जो विषय, भावण्या आहेत. तर प्रत्येकाला आपल्या भावण्या असतातच. तर ते प्रत्येकाच्या स्वभावर अवलंबून असतात, तर काही लोकं कशी आपली भावना लगेच बोलून दाखवतात, आणि कोण आहे ते आपली भावना मनातच ठेवतात. तर माझ्या बाबतीत म्हणायचं तर मला पण मनात काय ठेवायला येत नाही ते सकारात्मक भावना असू दे की नकारात्मक असू दे ते चांगली भावना जी असते ती मी पण हसूनच व्यक्त करते, आणि जी नकारात्मक असते ते रडू येते. आणि मनात ठेवल्यान, आपल्या मनात गोष्टी ठेवल्यान त्रास पण होतोय खूप आणि कुणाबरोबर आपण व्यक्त केली ती अ आई म्हणा किंवा नवरा म्हणा किंवा? अ मित्र म्हणा मित्रमैत्रिणी असतात त्यांच्यासोबत व्यक्त करून जरा आपलं मन हलकंच होतंय खूप. तर मी तर जास्त करून माझी आई आहे. किंवा माझे जवळचे मित्रमैत्रिणी आहेत किंवा जीवनसाथी आहे. त्यांच्या सोबत मी माझी काय पण भावना असेल ती मी व्यक्त करते आणि जे आपल्या जवळचे ज्यांच्यावर माझा विश्वास आहे त्यांच्याबरोबरच मी व्यक्त करते माझी भावना.
बरोबर, हा म्हणजे प्रत्येकाची पद्धत मी जसं म्हणलं वेगळीच असू शकते अ कारण की अ त्या भावनांच कसं असतंय की जी भावना म्हणजे आता समजा अ आपल्या आपण जर सासरी आहोत. आणि सासरीमध्ये आपलं कोणाशी खटकलं किंवा आपले कोणाबरोबर वाद झाले. तर निश्चितच आपण त्या सगळ्या ज्या भावना असतील, किंवा ज्या काही मनामध्ये गोष्टी असतील त्या आपण आपल्या आईश च बोलुन न सगळ म्हणजे व्यक्त होत कारण की आई एक अस व्यक्तीत व्यक्तिमत्व आहे त ही ती आपल्या सुखादुखात कुठल्याही आपली आयुष्यामध्ये कोणतीही अडचण आली तरी ती अ खंबीरपणे ती ते उभी असते की नाही बाळा तुला काय त्रास असेल तर तू मला सांग कारण की आज काल आपण बघतो की म्हणजे अ बातम्यांमध्ये वगैरे की खूप असे किस्से होतात. की मुलींचा सासरी खूप छळ होतो, आणि त्या सहन करत असतात. पण त्या माहेरी त्यांच्या काय सांगत नाही, अशा कतीतरी आणि मोठ्या मोठ्या घरामध्ये त्यात आता जसं मागे ते अ प्रकरण होत म्हणजे वैष्णवी हगवणे वगैरे म्हणजे मोठ्या लेव्हलची लोक हा पण, अ कसं आहे की? गोष्टी तुम्ही जोपर्यंत मनात ठेवाल, तर त्या गोष्टीचा तुम्हाला नेहमी त्रासच होणार आहे, त्या गोष्टीतून काहीच तात्पर्य निघत नाही. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने, च त्याच्या भावना दाबून न ठेवता त्या व्यक्त झाल्या पाहिजेत आणि व्यक्त करता आल्या पाहिजेत.
बरोबर म्हणालात ते वैष्णवीचा जे केस झालत ते बरोबर आहे ते मनात ठेवल्यान कसं त्रास वाढतो, डिप्रेशन वाढतो आणि मग माणसाला सुचत नाही. कि आपण काय करतोय आणि त्यांना आणि जीतेच त्यांनी त्यांचे जे आ आयुष्यात तितले जे काय पण कष्ट आहेत ते त्यांनी व्यक्त केले आपल्या आई बरोबर किंवा कोण मित्रमैत्रिणी असुदेत त्यांच्या बरोबर. तर त्यांना त्यांच कस मनातलं जरा हलकं होतंय दुःख. आणि ते म्हणजे असं सुसाइडचा स्टेप वगैरे असं घेत नाहीत. आणि मनात भावना दाबून ठेवणे म्हणजे ते खूप कठीण असतय आणि ते व्यक्त केल्यानच आपलं मन मोकळं होतय.
आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर आपण आता जी बघतो तरुण पिढी जी आहे आ आत्ताजी मुलांची, लहान मुलांची आं त्या लो पण सोबत पण तेच होत कारण की आपण जेव्हा लहान होत आपला काळ होता. तेंव्हा आपल्याला म्हणजे अभ्यास एवढा नव्हता किंवा कुठ- कुठल्या गोष्टीचं एवढं बंधन नव्हतं. की बाबा तू ह्या क्लासला जाच ह्याच तू क्लासेस घे हे कर पण आ ताच्या मुलांना एवढा दबाव आहे शिक्षणाचा. की म्हणजे अ त्यांच्या डोक्यामध्ये सतत पालक त्यांना सांगत असतात की नाही तुला एवढे मार्क्स- आलेच पाहिजे तू एवढा नंबर आ- आणलाच पाहिजेस म्हणजे सतत त्यांना ते मुलं काय होतात आतल्याआत आतल्याआत खचून जातात आणि शेवटी अ शेवटी तेलो आ जेव्हा बोलतात ना म्हणजे त्यांचा रिझल्ट असतो त्यावेळी जर त्यांना अ त्यांच्या अम्म आईवडिलांच्या अ बोलतात ना अ हा मनाप्रमाणे मार्क नाही आलेत. तर मग ते शेवटी त्यांच्याकडे एकच पर्याय उरतो की अं आत्महत्या कारण की त्यांना म्हणजे कोणी सांगितलंच नसतं की बाबा, सांत्वनच केलं नसतं त्यांच. कि अ तुम्ही बाबा नाही कमी मार्क आले तर काही नाही, पुढच्या वर्षी आपण म्हणजे दूस दुसऱ्यांदा ट्राय करू पण तसं होतच नाही त्यामुळे ती मुलं आण हां पण मुलं तो विचा आणि मेन सगळ्यात मोठ कारण म्हणजे आत्ताचे आई वडील आहेत ते दोन्ही कमवणारे असतात. दिव दिवसभर त्या मुलांशी त्या आईवडिलांचा संपर्क होतच नाही. त्यामुळे त्यांच्या मनात काय चाललंय ते आपल्याला माहितच नसतं म्हणजे आईवडिलांना कल्पनाही नसती ते मुलग काय दिवसभर कुठल्या कुठल्या गोष्टीमधून सामोरं जातय किंवा काय अडचणी येतात, तुम्ही बोला.
एकदम तुम्ही जे म्हणला मुद्दा एकदम बरोबर आहे. तर मुलांना जसं आई वडील असं सांगायला पण पाहिजे कि एवढं त्यांना ताण द्यायला नको पाहिजे की तुम्ही एवढेच मार्क आणा तेवढेच आणा पण त्यांना हा चांगला रस्ता दाखवून आईवडिंलाचं कर्तव्य असतच. तर ते दाखवायलाच पाहिजे पण. असं प्रेशराईज करून हे असं एवढंच पाहिजे तेवढंच नाही. पण हा चांगली गोष्ट शिकवणं चांगलं आहे. आणि दुसरं माझं जेव्हा मूड एकदम हे खराब होते तेव्हा मी असं मला वाटते की मी कायतरी संगीत ऐकते किंवा. असं शांत वातावरण मध्ये जाऊन जरा बसते तर असं करते मी.
अच्छा बरोबर आहे आणि म्हणजे मी सांगायचं म्हणजे भावना न व्यक्त करण्याचा आ लेटेस्ट आहे म्हणजे नवीनच एक किस्सा घडला होता. सुरत मध्ये म्हणजे एक अकरा वर्षाची मुलगी होती मग तेी शाळेमध्ये होती मग वर्गामधले काही मुलं किंवा मुली तिला म्हणजे असे चिडवायचे किंवा कुठल्या तरी गोष्टीवरून तिला असं तिची छेड काढायचे वगैरे काहीतरी मग तिने एकदा दोनदा शिक्षकांना सांगितलं हा मग शिक्षकांनी काय लक्ष दिलं नाही तिने आई वडलांना पण सांगायचा प्रयत्न केला पण त्यांनीही लक्ष नाही दिलं. मग त्या मुलीला म्हणजे अकरा वर्षाच म्हणजे खूप लहान मुलगी ना तिच. मेंदू तेवढं हे नाही मग ती म्हणजे बोलतात ना ती एवढी त्रासली त्या गोष्टीला कि तिने त्या हा शाळेमध्ये चालू तास असताना ती वरच्या माळ्यावरती गेली छतावरती आणि तिथून तिने उडी मारली त्याचा म्हणजे स सी व वगैरे आलेय फुटेज म्हणजे किती खराब हे.
हो स्कूलमधले टीचर किंवा प्रिन्सिपल असतात त्यांना ह्या गोष्टीवर विचार करून ते स्टॉप करायला पाहिजे होतं.
किंवा आईवडिलांना सुद्धा तिच गोष्ट समून घ्यायला पाहिजे होती तिला काय प्रॉब्लेम होते त कशामध जात आहे.
कारण की भावना व्यक्त करणे हा म्हणजे हे एकच सोर्स आहे ना आणि आपण आपल्या आईवडिलांचीच त्या व्यक्त करू शकत. कारण की आपल्या आई वडिलांसारखं आपल्याला दुसरं कोणीच समजून घेऊ शकत.
कोण समजू घेत बरोबर आहे.
कारण जे आता. आपण पण बघतो हा बाबा लग्ना अगोदर आपल्याला पण सगळ्या गोष्टी माहीत नसतात. पण लग्नानंतर नवीन गोष्टीमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी म्हणजे बोलतात ना काय अ त्याचं व्यवस्थापन करायचं म्हणजे थोडं अवघडच जातं कारण की सगळी माणसं नवीन असत. पण आप त्या हे करतो.
हो माणसं तर नवीन असतात सगळं वातावरण नवीन असते आपल्यासाठी. आणि ते आपण कुणाशी व्यक्त केली की आपल्याला जरा आपलं मन मोकळ होत आणि आपल्याला कळते की पुढं आपण कसं करायचं ते कसं त्या गोष्टीला पण हँनडल करायचं.
बरोबर अजून काय बोलाल. कारण की मी जास्त बोलले तुम्ही कमी बोलला त्यामुळे थोडंसं बोला तुम्ही म्हणजे आपलं. मॅनेज होईल सगळं.
हा ते तुम्ही जे मोडला ते बरोबरच होते. ते गोष्टी मी त्याच्या बरोबर आहात ते म्हणते. तेच बरोबर म्हणलंय. तर भावना व्यक्त करणे. खूप खूपच महत्त्वाचं आहे आणि मनात ठेवले कि ते खूपच त्रासदायक होते. आणि एकटेपणा खूप वाटतोय आपल्याला तर भावना तर व्यक्त व्हायलाच पाहिजे, आणि आपल्या जे जावळचे आहेत त्यांच्याबरोबरच आपण व्यक्त करायला पाहिजे. भावना.
बरोबर आहे. कारण की दुसरा काय पर्यायच नसतं तो ना तुम्ही अ ती मनात ठेवली. तर त्याच निवारण किंवा त्याच्यावरती काहीतरी सल्ला औषध कोणी करणारच नाही.
हो, आपल्या शरीराला पण खूप त्रास होते. ते मनात ठेवल्याने.
हा, कारण की आपण आजकाल बघतो. की लोकांना डिप्रेशन, एन्झायटी वगैरे, म्हणजे तणावाचे आजार किती व्हायला लागलेत. आणि अगदी लहान मुलांना सुद्धा
पण मन मोकळं करतो. ते आपल्याला चांगलं वाटते की कोण तर आहे, आपल्याला समजून घेणारा.
तेच ना म्हणून तो बघतो किती लहान वयातल्या मुलांना सुद्धा हार्ट अटॅक येतोय म्हणजे, आता काय राहिलं नाही. की वयोची एवढी मर्यादा असली तरच तुम्हाला हे, आजार होतील ह्या सगळ्या गोष् लक्ष दिलं पाहिजे. मला तर वाटत प्रत्येकाने या मनातल्या भावना या व्यक्त केल्याच पाहिजे. पाहिजे
हो एकदम बरोबर ओके ठीक आहे. आपला मुद्दा झालाय. मला तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं धन्यवाद.
मलाही तुमच्याशी बोलून छान वाटलं धन्यवाद.